हॅलो हांय करालांयस
काण्यां बरं वानं बसं कातस हॅलो
हॅलो
हॅलो जरं तुझां आवांज आवांज हे झाला
बघं आं आंत्ता
अरेंज कां हां
बघं आंता
कामं नां हां हां
हम्मं आणि जेवलासं मगं
नांजी जुं तू
नाहीं नाहीं अजूंन लेट झाला की लवकर जेवतय ना तुम्ही
होंयं जे लेटं झालां त्यां बाहेर गेलेल नां
हं हं हं हं
त्यांमुळे
आणि कायं मंग कॉलेज नाहीं आम्हीं दहा वाजतां जेवतो होतोय
एवढं लेट
हो आमं आम्हीं कुणी म्हणजे केलं असतं ते त्यां मुळे म्हंणे ठी
हां हां
आणि ते
हॅलो रेंज
हॅल बघ बघ आ ता हॅलो कॉलेज तेन काय?
कॉलेज आहे कि चालू कॉलेज आता आमचं चालू झालय परवाचन दोनच दिवस असतय खरं.
दोनच दिवस असतय महिन्यातन?
महिन्यातन आठवड्यातन.
आठवड्यात असं कसलं काय कॉलेज हाय ये.
होय आमचा आता सेकंड इयर आहे ना मग तेव्हा मेजर आणि मायनर विषय असतात.
हम् हम हम अस आणि अस
हा मग मेजरच बुधवारी असतय आणि मायनर च गुरुवारी असतय.
हो. चांगलंय कि मग बाकीचे दिवस निवांतच मग,
बाकीचे निवात कुठं बाहेर आहे की मी अकॅडेमीला त तिथला स्टडी असतो. हो दोन दोन कॉलेज हो अकॅडमी अ हा. आर्मी म्हणजे आपली आर्मी म्हणजे आपली पोलीस भरतीच असत तिथ सगळ.
म्हणजे पोलीसच सोन आहे काय तुझं?
हो.
चांगलाय हाय की, मग काय अजून मग? टाक म्हणजे अजून पेपर वगैरे काय द्याय नाहीस काय?
नाहीय नाही अजून.
म्हणजे अजून का
आता इथन फर्स्ट अटेम्ट करणार मी.
हम हम ह.
आता एक दोन महिन्यानंतर आहे आणि त्यावेेळेस भरणार फॉर्म.
मेडिकल तेन तवाच होतात सगळं.
रिटर्न
रिटर्न होय म्हणजे थोड्या पेपरासनी कसे असतात माहित हाय थोड्या पेपरसनी रिटर्न व्हायच्या अगोदर मेडिकल आणि फिजिकल असते.
हा.
मग त्यातून पास झाला ना मग ह्याला असतय आपलं रिटर्न ला असतोय मग मग दुसऱ्या ह्याच्यात मग पोलीस भरती तेन असत्या ना त्यात पहिला फिजिकल असतय.
ह हा ह.
मग फिजिकल झाल्यावर मग रिटर्न असतय होय.
पहिलाच पोलिस की अजून कोण आहेत घरा म्हणजे
नाही नाही मी पहिलाच.
तुझ्यात कसं का म्हणजे असं आधिपासनच आहे काय
आधीपासून म्हणजे स्वप्नच आहे ना पहिल्यापासून.
हा हा हा हा, दोन्ही कस मॅनेज होत्यात?
मॅनेज सकाळी लवकर फिजिकला जायाचं, म फिजिकल आपलं सात वाजेपर्यंत हॅलो! तुझी रेंज जरा चाल्या.
बघ आता.
हा आता यालय जरा.
उंभऱ्यावर उ
सकाळी हा हा, पहाटे साडेचारला जा पहाटे चार साडेचारला फिजिकलला जातो मी,
हा हा, म्हणजे त्यात आणि काय म्हणजे काय करायचं असतय त्यात?
म ते पहिला सोळाशे मीटर तेन आसं रनिंग अस सोळाशे मीटर आपलं पाच पाच मिनिटात बसाय लागतय.
हा हा,
अ म त्यानंतर शंभर मीटर आसत्या, म ते शंभर मीनटर आपलं साडे आकरा सेकंद मध्ये बसाय लागतय साडे आकरा सेकंद
हू हू हू हू,
आणि गोलफेक असतोय बसतय की माझे म्हणजे अ बारा बारा सेकंड मध्ये बसते,
हुं,
आणि थोड जरासं हे करून होते कव्हर होते.
हू हू हू हू हू, चांगलं आहे की तरी
होय जरास सोळाशे मीटर जरा पाच मिनिटात बसायचं असते ना म त्यो माजा साडेपाच मिनिटात बसतोय.
हू म्हणजे तुला आ
जरा आर्ध्या
व्हय थोडी नाही भरपूर करा लागत्या हे एवढेशी आर्धा अर्धा मिनट कव्हर करायला
म तू जिमलातेन जातच आशील मग आता हे सगळं आसं करून?
व्हय व्हय, संध्याकाळी म जायाचं सगळं स्टडी जिन करून
म्हणजे तुझं रेग्युलर अस म्हणजे दिवस सकाळ ते संध्याकाळ झोपूपर्यंत नुसत इकडनं तिकड तिकडन इकड हो
व्हय होय माझ आसं दिवसभर असं टास्क होय रुटीग म्हणजे सकाळी लवकर उठायचं, चारला म तव्हा चारला उठलो सगळं साडेचारला साडेचार वाजेपर्यंत सगळं आवरायचं,
हू,
म साडेचारला आवरल की, सहा पावणे पाच वाजेपर्यंतकनी आप हेला जातो आम्ही स्टेडियम वर जातोय.
हा,
स्टेडियम स्टेडियम वर गेलो, मग तिथून पुढ रनिंग होतं, मग तिथं वर्कआउट ते रनिंग झाल्यावर सगळं ह्यो करायचं मग रनिंग आपली स्लो मध्ये मारायची पहिला
हम्म
एक पाच ते दहा किलोमीटर स्लो मध्ये मारायची मग थोडा वेळ थांबायचा, मग त्यानंतर सोळाशे मीटर इम टायमिंग मध्ये मारायच.
हम्म, म
आणि टायमिंग मध्ये मारायचं मग टायमिंग नंतर ते. ते हे करायचा. शंभर मीटर मारायचं टायमिंग मध्ये झालं सोळाशे मीटर.
हां हम्म.
त्यानंतर मग गोळाफेक असतो गोळाफेक आठवड्यात न. चार वेळा नुसतच आम्ही प्रॅक्टिस करतो.
हम् हम् हम् हम्म.
चार दिवस प्रॅक्टिस झाल्यावरती.
हा त्यानंतर कॉलेज म कॉलेज आठवड्यातन दोनदा च असते ना.
नाही नाही ते अकॅडमीच काय म्हटलात ना ते.
हा अकॅडेमीच की ते अकॅडेमीला मी जा. अकरा ला अकराला गेलो की चार ला घरी येतो.
हम्म.
चार ला आलो तर चार ते पाच. रेस्ट घ्यायचा.
हम्म.
मग तिथून पुढे आणि साडेसहा वाजता जिमला जायचं.
हो.
मी जिमला गेलो ना. साडेआठ नऊ वाजेपर्यंत घरी यायचं जिम वरून.
शेड्यूल बिझी आहे का मग तुझा.
होय खूप बिझी आहे.
मग नंतर तुझा काम म्हणजे काम. फिजिकल मेडिकल क्लिअर व्हायचं असला आणि जिम पण जातोस ना. मग तुझ्या खाण्यात वगैरे काहीतरी असं बदल असेलच ना.
होय थोडे बदल असतात की.
ते काय म्हणजे अस आ म्हणजे आता चपाती भाजी तेच असते ना.
होय.
म्हणजे आता तूप चपाती असं तेन विचारुलं.
हा ते संध्या दिदीचा कॉल येत आहे.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हा बोल की. हॅलो.
हॅलो.
हा बोल.
हा बोल ऐकू आल आणि मग तेच जरासा. हॅलो.
हा बोल हा आता ऐकू यालय.
हा म ते थोडे दिवस क नाय जिम तेन बंद असल्या ना म शेड्यूल चेंज हुतंय. म त्या शेड्यूल पाळ प्रमाण नाय घेतलं ना मग शरीर असं जास्त जास्त त्यांनी हे होतंय हेवी होतय त्यामुळ शेड्यूल बदलायला लागते.
हा म तुझ्या खाण्यापिण्या अस काय वेगळं असतंय?
म्हणजे जास्त असं हे करायचं नाय जास्त हेवी हेवी फूड्स खायचे नसतात बाहेरचे.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळ तुमचे वेट लगेच वाढू शकते ना.
मला तेच वाढवायचाय तर वाढना.
हा खर जास्त जंक फूड पण खायचं नाय ते शरीराला हान
माझं बा माझ बाहेरच जास्त असत ना की बाहेर जास्त खाल्लं
खर नीम त्याला आपण हे करायचं केळ तेन खायाच. केळी, दूध
दूध आवडत
आणि आपल्या हित तर दुधाचे पदार्थ काय आवडतात तुला ते खायचं. अ पनीर आवडतय का?
आवडतंय आवडतंय.
हा पनीर मग पनीर पण क नी खाल्ली तर चालतं त्याला.
हा.
जेवढे क नाय तुला म्हणजे बाहेरचे असं फूड असतात ना फूड आवडते ते ते घरीच असं तयार करून खायचं जास्त करून.